हॅलो नाही मी बोलायली अर्चना.
अर्चनाच काय बोल.
हा काहीच नाही बा, आराम चालू आहे तुम्ही सांगा झाल जेवण.
काही नाही बाई ये बाई जेवण करायला आता जेवणच करतो. हा प तू लक्षातच नती अर्चना मले.
हा मी तुमचा नंबर घेतला शितेेल आतबाई कडून.
हा काय?
हा.
हा. मी आता चौघ जणीचाच विचार चाललाय म्हटलं तर साक्षीचा फोन येणार आपल्याले.
हा.
अ आपल्या अशी मनषाबाईचं, शतलबाईचां, शिमावायचा एकच विचार आहे मला इथं. तु या विचारच नाहीये. हा. सांग पुटते कसे का?
चांगलेत ब. तुम्ही सांगा कसे हात? आता आदू, विरू.
आदू, बिरू मस्तात एकदम चांगलाय.
हाव काय?
हा तू सांग लेकरचे शाळेचं कसं व अर्चना?
शाळेचं आता टाकींना जायले शाळेत या वर्षी. इकडेच टाकण्यात यायले. हा तिकडे आता येऊ राहिलो आम्ही एक तारखेला आहो घरी.
हा हा आता आम्ही चांगला हावना.
हाव सगळ चांगलं आहे. मस्त आहे.
हाव का. तू कामाात जात असत काय?
नाही मी घरीच असतो.
मग याला प्रशांत किती पडते म्हणजे हे पगार?
त्याले पंधरा हजार रुपये महिना आहे.
मग कोळी भाडं.
खोली भाड खोली भाडं आहे चार हजार रुपये.
नाही बाग सर तिच्यातच जाते हुन.
मग पुरते ना मा हो कि ती लय पुरते वाहते बाई गावातल्या पेक्षा.
हाव का?
हा‌. गावात माझ्यानं बी काही होत नाही कामधंदा.
हा. तुझ्यातून कामधंदा नाही होत.
हा.
बरं आहे. मग काम कोणत करते मग तो.
काहीच नाही शिकुरीतीचं काम हाय. हम्म. बशातच काम आहे ते.
हा ना. लेकराच्या शाळेचं असतं तरला गमलं असतो बिचारी लकड शाळा बी अर्जंट आहे ना.
हा ना म आता घरी येईन की नाही मग. तर याच्या टिशा काढून आण ना अ शाळेत टाकणार त्याले.
हा ना.
हम्म. तर आता हे एकक वर्ष चार-पाच महिने गेले त्याच्या खाली आता.
हो हो.
हम्म. गवद्या आता अतीत हाकिनईली.
अन टाकतो. हा आपला प्रेम कितीलीत आहे?
तो पाचवीत आहे ना.
हा का‌. सम्राटले तर आता पहिले तर स्टाचिंगनडायरे.
हा सम्राट ले डायरेक्ट पहिली तच आता.
हम्म. त्या टाकलच नाही त्याचं नाव. नाव टाकेला की का?
नाही टाकलं. पण गेलास नतो शाळेत.
हा का. तस तस घेतात ते.
हा. हा मला लावतो तुम्हाला वापिस अजून.
वापीस लावते का? झाले का?